हम्म, आवाज येतोय?
हो येतोय.
हम्म काय म्हणता काय चाललं?
आमचं मजेत तुमचं?
आमचं पण मजेत आत्ताच पाऊस झाला आमच्याकडे.
आमच्याकडे आत ताच पाऊस झालाय म्हणजे इतका नाही झाला पण दुपार हाय शेतातली काम थांबली तितका झाला.
अच्छा अच्छा हा बरं आहे, म चांगलं झालं ना शेतातली काम चालू झाली. म्हणजे थांबलेत हा तेच थांबलीत म्हणजे चांगला झालाय. म तेच ना आणि पाहिजे पाऊस पाहिजे होता कारण भरपूर दिवस झाले ना पाऊस बंद होऊन दोन आठवडे होऊन गेले.
हम्म.
तेच बाकी काय करता तुम्ही?
माझे आहेत एक, दोन एक मिनिट आं
साय सायलेंट करा मोबाईल तो फोन कट करा फोन आलेला. मोबाईल सायलेंट करा म्हणजे डिस्टर्ब होणार नाही.
हालो
हा बोला.
आणि इकडे बाजोबा आली ना त्याचाच फोन होता कुठं गेली असं.
काय आवाज येत नाही आहे व्यवस्थित.
बाजूला येऊन लागले ना मी घरात मुलांचा आवाज होता तर घरच्याचा फोन होता कुठं केेली असं
हा हा हा हा बरं आहे.
आपल्या फॅमिलीमध्ये कोण-कोण आहेत?
एक मिनट काय म्हणताय.
आपल्या फॅमिलीमध्येध्ये कोण -कोण आहेत म्हटलं.
माझ्या फॅमिलीमध्ये मी माझे मिस्टर आणि माझी छोटी मुलगी अडीच वर्षाची.
मी प्रॉपर नाशिकचे नाहीत का मग
काय बोलताय?
प्रॉपर नाशिकचे नाही?
मी प्रॉपर नाशिकचीच आहे पण म्हणजे अ माझं माहेर दुसरीकडे मी माझं सासरीकडे नाशिकच आहे हम्म
मुलगी अडीचच वर्षाची आहे का माझी पण एक मुलगी अडीच
हा माझी मुलगी छोटी आहे ना त्रास देतात हो छोटे मुलं खूप.
हो मला तर दोन मुली आहेत.
अच्छा आरे वा मस्त.
आणि खाडी
आणि मग तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं?
आमची जॉईंट फॅमिली
अच्छा मग किती मेंबर आहेत?
बारा मूल
काय?
पण एक
हॅलो
ए आय ओ
हॅलो.
हॅलो.
हा अच्छा बरं आणि दीर वगैरे किती दीर वगैरे कसं आहेत.
सासू सासरे आम्ही -आम्ही दोन आणि दोन मुलं चार धीर आहे माझा विचार ब ना आणि भाचा आहे माझ्याकडे अजून एक
अच्छा
एक आ आता ही एक मेंबरातून आमचा
अच्छा बर हम्म सर्व लहान लहान मुलं कस एका मागे एक बरोबर मोठे होऊन जातात.
हम्म.
घरात कोणी सांभाळायला असल ना टेन्शन नसतं तसं मला खूप ताईला सांभाळावं लागतं अधून मधून येते माझ्याकडे. आता तिची पप्पा घरी आहे आज म्हणून काही नाही. नाही तर मग कोणासोबत बोलतेय आजी आहे की मावशी आहे. मग मला पण ते बोलायला म त्रास देते.
आजी बाबा नाहीत ना घरी यात्रेला गेलेत म्हटल्यावरते दत्रास आजी बाबा राहिले
बरं मस्त. तो पण योग यायला पाहिजे पंढरपूरचा.
नाही ते दरवर्षी राहता पण यावेेळेस गाडीने गेले त्यावेेळेस काय म्हटलं नाही पाय पाय जावं आता तिचे पण गुडघे वगैरे दुखतात ना मग आता नाहीत त्या आवड आहे त्यांना त्यांच्या माझा अंदाज कमेल अस पायी यात्रा त्यांच्या पंढरपूरच्या सोळा क सतरा झाल्याय.
या वर्षी या वर्षी म
हम्म!
होय काकेत
पण मग काही एवढं काही हे होत नाही कारण जॉईंट फॅमिली असल्यावर कोणी ना कोणी सांभाळून घेतं. लक्ष ठेवत इकडे कुठे गेले तर कुणी असलं तिकडे तर बघून घेत. एखादे दोन असले ना मेंबर अ कुटुंबामध्ये कि त्यांना मग हालच होतात त्यांची.
मण जॉईन फॅमिली बी असली ना पण मग बाकीचा जो आपला बाकीचा जो बाहेरचा व्याप येन तो मोठा असल्यामुळे ना माणसं कमी पडता आजी बाबा बाबान तसच आमच्या घरी आजी आहेत, आजी मुलं सांभाळते मग आम्ही दोन्ही जावा शेतात जातो. काही मी आता एक बाळ लहान असल्यामुळे जरा ब्रेक दिलेला आहे मी टीचेर होती.
हम्म हम् हम्!
अस आता सत्या ब्रेक दिलेला मग ड्युटी करायची शेती बघायची. ची.
हा! हा ते करावच लागतं पण मग समजा नसल कुणी तर होऊन जातं ना कामा आस म्हणजे असं एवढं पण बाहेरच तर ठीक आहे घरातलं होऊन जात. पण ते कसं एखादी्यातून असल मग ते सगळंच बघावं लागतं घरातलं पण बघा बाहेरच पण बघा. मुलांना पण सांभाळा अस, असतं काम कमी असत. पण काम कमी असतं पण मग करावंच लागतं ना असं.
हम्म त्या बाबतीत एक गोष्ट आहे आमच्या सासूबाई राहिल्यात ना मग मुलांची तर आम्ही टेन्शन नाही घेत. त्या मुलाचं आवरून घेतात.
हम्म तेच खाऊ पिऊ वगैरे घालत असतील मग काय टेन्शन नाही?
खाऊ पिऊ घालतात
एवड्या लिहून घ्या त्यांच्याकडून. त्यांच्याकडून अभ्यास व्यवस्थित करून घ्या अशा पद्धतीने लिहायला लावा. मग ते पण करून घेतात.
हो, तुमची अडीच वर्षाची मुलगी खाते का सर्व?
हो!
माझी मुलगी तर जास्त काही खा
ऑल ओवर्हर काहीही द्या तिला तर कधी तुम्ही विचारला ना तर तुला काय खायचंय ती सांगते चिकन मटन. चिकन लवर आहे ती.
अच्छा माझ्या इथे नॉन व्हेज बनवतच नाही ना!
हम्म!
माझे इथे बनवतच नाही ना ते, प्रिशा नको नेऊ ते! नाही नाही वरती ठेवून दे. अगं नको नेऊ, खराब होईल ना ग! खूप त्रास देते माझी मुलगी.
आमच्या पण घरात नाही होत, पण मग आमच हॉटेल आहे ना मग हॉटेलवर खातात.
हम्म!
हम् आम्ही घरात नाही करत म्हणजे बाकीचे मेंबर खात आता सासू बाई मी आम्ही नाही खात.
मला तर अजून पण पेज करून खाऊ घालावी लागते. कशाला घेऊन जाते ग
काहीतरी तिला नादि लावायच काहीतरी तिला ना दिलावत चालायचं
नाधी लाव लावा काही करा काही बनवा नवीन काही हे पण पोरगी खातच नाही चांगलं असं पटपट पटपट पटपट आणि तिला ना दात खूप लेट आले तिला दोन वर्षाची झाली तेव्हा दात यायला लागलेली.
हो का
हा आणि मग ते कस मुलांच्या ना हा मुलांच्या कशी हिरड्याच करतात दात यायला लागल्या म काही पण खातात तसं मग तिला कस त लेट दात आले मग काय तुला खायची एवढी हेच नाही आल. बस
आमचा कस होतं म आम्ही घरी नाही रायचो ना मग हो सात आठ महिन्याच बाळ झालं म्हणजे मग आजी सांभाळाय. बाहेर आच्या कामांना नकळी त्यावेळेस मग मी जॉब ला जायची नंतर आमचं काम वगैरे चालयच. तितकं शेतात माणसं राहिली तर माणसांबरोबर जायचं आजी काय करायची. त्या बाजू प भाजी भाकर असली की त्याचा काला मोडायचा आणि पोरांना खायला घालायच आजीस नाही बनवायचे जी भाजी केली तीच तथ पोरांना सवयच करून गेली आता मी काल मुलीला पास्ता बनवून दिलेला होता हाऊस आली मला का पास्ता बनवून द्यावी त्यांना ते सनला
हम्
मला एक छोटासा पुतण्या आहे तो ज्यनियरला आहे सिनियरला आहे.
हम्म हम् हम्
दोघांना पास्ता बनवून दिला म्हणजे काल पोळी दिली नाही तर त्यांनी तो टिफिन फिनिश नाही केलेला. पास्ता खाल्ला अण भाजी पोळी संपवून येतात.
म्हणजे त्यांना हे असलं असलं नाही आवडत बाहेरच खाना म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे. फक्त मॅगी या व्यतिरिक्त त्या पोरांना मंचुरियन खाणं माहत नाही किंवा नाही म्हणतात ते कसंच लागतं असं सांगत.
तस हिला हिला सर्व पदार्थ माहिती. खाण्याची सर्व माहिती आता काल मला बोलली मला पिझ्झा बनवून दे. मग तिला पिझ्झा बनवून दिला त्यातन काय एकच एवढं खा फक्त वरचं वरचं खाल्लं त्याला ते ते सगळं व लावलेलं असतं ना बटर अ चीज वगैरे ते सर्व खाल्ल. मसाले वगैरे असतात खायच तस राहू दिलं वरच वरत फक्त एक दोन बोटाने असे तोडून तोडून खाऊन घेतलं. आणि मग काय भाजीपोळी क्वचित एखादे दोन घास.. नाही मी पोळीच बनवते पिझ्झा..
तेच म्हणणवे
पोळीचा बनवते तर मग हम्म मग वरचं वरचं ते पोळीच खाऊन घेतलं् बाकीच तस टाकून दिलं मग नंतर एक आंबा कापला मग आंब्याच काहीतरी एवढीशी छोटी आपल्या बोटा एवढी खाप होती त्याचा अर्धच खाल्लं नाही तसच पडू दिलं
दिदी आपला टाइम ओव्हर होत आलेला आहे हा मी पुन्हा कॉल बॅक करते ह हॅलो टाइम ओव्हर झाला मी तुम्हा कॉल बॅक करते
हो हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल